हा ते आपण सास मि बोल हा स
हा हा चालते ना हा चालते सहा सहा मिनटांनी एक एक करा. काही नाही होत आता तुमची तीन तुमची तीन मु माझ तीन झाले कॉल.
आपण आता सहा सहा मिनिटच बोलू दोन कॉल वर म्हणजे पाच पाच कॉल होऊन जातात आप आता हा तुमचा तिसरा कॉल आहे का ते?
तुमचाही तिसरं आणि माझाही तिसरं आहे अर तुम्ही जर एकास हा तुम्ही जो लासन किनी आता तो चौथा आहे. तुम्ही हा तो चौथा आहे. म्हणज अजून आपल्याने दोनोन कॉल करावं लागतात.
दोन दोन कॉल लावा लागतात आणखी आपण सहा सहा मिनटं बोलू म्हणजे कसं लवकर होऊन जाते.
हा नाहीतर काय तर चालते ना चालते असं काही नाहीये की व आमच्या इथं तर माहित आहे बाय नां दादा शिकवूनच केले तले माहितच नव्ह पले आहे.
हा हे तरी खूप चांगलं झालं त आपल्याला एकमेकच संग बोलता आलं. कशी फोन तरी लावून. अरे नाही तर तो मोबाईल काढायचं ते नंबरं काढायचं ते फोन लावायतच की टईम ज अरे पण हवे वाट दई ह बा आता बघा त्या ग्रुप मध्ये किती जणी आहेत.
कि किती जणी आहे आणि एवढ्या अर तरी खाली ठेव ना हा.
हा.
किती जणी आहे आणि त्याच्या कॉल राहिल्यात बरं लावायचे.
अर्ध फि जास नचे राहिलेले. पण ते कसंय नाही पण बोलाची पद्धतही असते ना जशी.
नाहीतर कायता.
अस आता तुमचं नशीन होतं एखाद्या म्हणे नाही होत आमचं बोलणं नाही बोल आणि काय हा.
बाईम
मी नाही हो कार्य ॲप मग आहे मला याच्यातून मी नाही हो त्याच्यात. आणि फोन लाऊ नका आणि मझली काम पण नाही असं बी
हा हा नाहीतर कायत ते माहितये त्या. हा बोला बोलाची पत्रते नाहीतर. आता राणीचे ज देराणी आहे की नाही त्या हर्ष त्या प्रिया ताई. त्यांनी तर माझ्यासाठी त्यांचे दल दोन कॉल लावून ठेवलते म्हटलं. म्हणे तुम्ही मला पहि पाचॉ लावून घ्या म्हणे मग नंतर मी तु्हाला दोन कॉल ला पण त्यांच ऍपच बंद पडलं हो तेवढ्या दोन दिवसात.
तर ते असं झालं की त्यांच की दोस दे त्यांचे अठ्ठावीस कॉल झाले आणि त्यांनी दोन कॉल ठेवून दिले होते म मला एक्झॅक्टली पण चा नाव सांगतलं का काही मारतेत नाही आता.
ह.
त माहिती आहे का त्यांनी मग मला रात्री कॉल केले साडे दहा वाजता. तेव्हा त्यांच चालू झालं ते
झालं मला कॉल केलं त्यांनी मी गे रात्री फोन उचलली साडे दहा वाजता मी झोपलेली होती. मंग सायद मग सकाळी त्यांचा पुन्हा कॉल आला अकरा वाजता मग अकरा वाजता कॉल आल्यावर त्या म्हणत की तू जरा आलेला आहे ना म्हटलं हो.
हा हा.
तर म्हणून मग माझे दोन कॉल राहले
त्यांनी मले लावालता फोन आता मी तेली लावून पाहीन त्याच्याच्या म्हणे तुम्ही फक त उघडा लागले तर लावून पाहीन मी दोन
हा लागले तर लावून पैसान तुम्ही त्या म्हणत ही होत्या बरं मले. कि मायाच्या मम्हणत कोणाचा तरी फोन आलता म्हणत. पण उगसं मी तुले सांगितलं म्हणा हा आम्ही बोलून लायल होत ना जेव्हा त्यांच्याच्यावर फोन आ तेव्हा मला एक कॉल तसच गेला ना म्हणजे कसं म्हणजे काय लावला मी आणि ले के तो काही उच उचललाय गेला पण तो आंटीचाच कॉल कट नाही झालाय की नाही. त्याच्यामुळे तो एक कॉल अ म्हणजे एकतीस सेकंड चा दाखवला.
हा हा. हो ना काय पाहिजे हम्म घे काय पाहिजे. ह्याव ना लेकरच हम्म नाहीव त्या थांबल्यावर मी म्हण पाय किती ह्याय जसत
नाही तुम्हाला काय सांगते त्या ताईनी म्हटलं स सगळे कॉल पहिले मले लावये लावले.
आ हा.
हा एकच कॉल लावला फक्त ताई मीन एक कॉल राहू देला माझे चार कॉल होईपर्यंत. आणि म्हणत तू पहिले पाच कॉल लावून घे म्हणत मग मी तुला कॉल लाग
नाही तर काय
तर बरोबर पाह ना तुम्ही टायमिंग किती हे पाच कॉल झाले. वय माझे पाच पाच कॉल झाले आणि त्यांचे त्यांचे पाच दोन कॉल झाले समजा एक दुस ट्र कॉल त्यांनी लावला म्हणे.
हम्म हम्म.
तर त्याच्यात बरोबर दहा मिनिट व्हायेत. चेस असं फक्त एकच मिनिट राहीला तर लाईन गेली.
हा हा.
हो लाईन गेली म्हणजे तो जरी त्यांचा पूर्ण झाला हम्म.
नाहीतर काय आता तेही थांबल्या होत्या मा बी तरी बाया म्हणजे ते की नाही त्या त्यारी तर मी सांगितलं फक्त की माझा दीड व दीड महिन्याचा बा दीड वर्षाचं बाळ आहे आणि माझे सगळ कॉल राहिले. थांबल्या होता त्या तर कॉलचा हम्म.
त्यांच्या इथं ते रेंजचा प्रॉब्लेम आहे तिथं माळीवर जातात. त्या बोलायली हा मी पण वरच राली कर. आणि तसं पण आता हे अनोळखी व्यक्ती सम बोलतो म्हटल्यानंतर आपण बोलतो तर घरातले बी असतात तर सरमही लागतेय नव्हतही. काहीच बोलत जा आपण असं.
आ आम्ही वरतीच असतो ना मी माझी सासरे खाली असतात की नाही हॉलमध्ये बसलेले आहेे का आम्ही वरतीच येतो म्हणजे झोपतोय वरतीच मग इथच बाळाला आणतो मी. त्याचं खावायचं घे पाणी वगैरे असतेच भरले इथं कुं मान तर मंग इथंच असतो आम्ही दिवसभर. आन माझ्या मो रूम खाली आहे माझी रूम वरती आहे हम्म. पण आम्ही वर
तुमचा
हा मी वरच असतो मग मग कॉलही केले मला कोणी तर काही नाही.
हम हम्म हो हो आणि हे आता पहा ना काय झालं त जेवण झालं काय स्वयपाक झाला काय? कुठच्या तुम्ही? येत की निव नो बोल हं
नाहीत का तर दुसरं काय बोलतो आपण? ते कॉल आहेत ना समजा ते तपासतात ना ते
हा हा मग तेच म्हटलं हहह आता एक ओबिव्यस तूच लागला बाबा अन् द्यायचं मी
हा हा ते म्हले तर त्याचे बाबा म्हणत की तुम्हाले बरं हे बोलून फोनवर पैसे भेटतात आम्हाला भेटलं तुम्ही गटात नाही ना तुम्हाला नाही भेटत ते आम्हाला भेटातात.
हम्म हम्म हम्म मी तर आईसाठी करून राहिलीय पहिले सुरुवातीला केलत तेव्हा आई साठी केलं होतं.
हा.
अन आताही पण नाहीयेत गटात म्हणून करून राहिली ती.
हम्म हम्म
हम्म.
रात्री तर मी साडे अकरा वाजेपर्यंत बोलली बाई आमच्या गावातलेच ते त्याच्या सोबत.
चे वेळ जागरण होत नाही बाई ते माया हेच्यानं
हा नाही तर का नाही आमचंही नाही पण ते आई कसं आहे ताईन मुळे ती म्हणजे मी तेचे तीन कॉल लावले आणि ते आई जत रोज वावरत अन त्याची परिस्थिती रोज सकाळ संध्याकाळ जातेय सकाळी जातात दुपार मग मी म्हटलं आई तुम्हाला लावून घे म्हटलं कॉलत आले की लावणं होत नाहीत. मग ती आली होय रात्री? हा बोला, हा लावा. हा ठेवा ठेवा.